मी मस्त तुम्ही कसे आहात
मी पण छान बोलना काशिकाय आठवण काढली
आज म्हंटलं थोडं एका विषयावर डिस्कशन कराय नाही नाही बोला
नाही नाही अ असच जरा बसले होते तू तेवढ्यात तुझं हे आलं क मला ना मी थोडस असं फिराया जायचं म्हणते मग ते फिरायला जायचंय तर मग त्यामुळ पण कुठलं मी चूस म्हणजे निवडू म्हणजे अअ कुठ जाऊ असं मंजे हाय हे निवडू हेच कळत नाहीये म्हटल तू मागच्या वेळेस गेली होतीस ना म्हणून म्हटलं तुला विचराव
हो चालेल म्हणजे मग आपण आपण पण बोलूया खूप दिवसला कॉल केला नाही तुम्हाला
हा
तर आज आठवण आली बाकी सगळे मस्त आहेत.
हो हो बाकी सगळे मस्त
तर तुम्ही माझ्या मते म्हणजे तुम्ही कुठे कुठे फिरला आहात तरी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला मी माझ्या मते अ कोकण साईड ही खूप छान अस अगदी म्हणजे मन फ्रेश होतं ताजे तवानेवाटते तुम्ही कधी कोकणामध्ये गेला आहात.
मग पण असं म्हणजे काय आहे असं एवढं म्हणजे तिथं प्रसिद्ध अस किंवा तू जाऊन आलीस का?
हो हो मी मा मागच्याच वर्षी आमच्या कुटुंबासोबत म्हणजे माझे आई वडील आजी आजोबा मला एक छोट बहीण आहे त्यांच्यासोबत मी फिरायला गेलते मी रेल्वेत प्रवास केला आणि रेल्वेतून प्रवास म्हणजे अतिशय सुंदर अविस्मरणीय सण असतो अविस्मरणीय अस हा तो प्रवा प्रवास असतो अ अगदी म्हणजे डो डोंगर, दऱ्या, नदी, झाडे हो खूप असं खिडकीतून ते दृश्य पाहणे अस आनंददायी वाटते आणि फिरणे हा म्हणजे फिरणे हा सगळ्यावर उपाय आहे आजारी पडले फिरायला जाणे दुःख झालं फिरायला जाणे मन एकदम प्रसन्न असे वाट
प्रसन्न होऊन जातय ना
हो प्रवास हा अतिशय
तो आनंद प्रवास प्रवास आणि अ मजे तिथलं निसर्गरम्य वातावरण बघून एकदम प्रसन्न वाटत.
हो आणि मला तर प्रवास करायला खूप आवड अशी एकही जागा शिल्लक नाही म्हणजे मला वाटते जो मला ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मला डोंगर दऱ्या नदी किनारे जथे जास्त झाडे असतात ना ते ठिकाण पाहायला मला खूप आवडते आणि गोव्याम तर अ मला बीच खूप बीच तर खूप आवड
हा हा आणि कोकण म्हटलं की मला वाटतं सगळा समुद्रच येतो.
हा आणि स्वर्ग थोडक्यात त्याला जन्नत असं स्वर्ग असं म्हट टलं जात.
हो हो आणि सगळ तिथ कस नारळाची झाड नारळ पण एवढ हे नसतय पण समुद्र आणि हे फार मस्त वातावरण असेल ना कोकणच आणि कायये म्हण तिथ स्पेशल खाद्य पदार्थ काय ये खाद्यपदार्थामध्ये स्पेशल
आ हा को जास्त प्रमाणात पाऊस पडतो कारण आपण म्हटलेलच आहे कोणीतरी जथे झाडे झुडे तेथे पाऊस पडे त्या साईडला पाऊस जास्त प्रमाणात असतो आणि तिथ ख म्हणजे जे पीक उगत ना ते भात आहे कारण भाताला पाणी जास् लागत पाण्यात देखील भात पिकू शकतो मग तेथे भात आणि मासे जास्त प्रमाणात खाल्ले जात तात मासे हे तेथील प्रमुख अन्न आहे आणि खूप टेस्टी आणि तेथील ल लोक तर अतिशय प्रेमळ आहेत खूप छान पद्ती बोलतात म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रवासाला गेलोय अस वाटतच नाही ती आपली लोक कुटुंबासारखी आपल्याला सांभाळतात आपली काळजी घेतात त्यामुळे तो प्रवास अतिशय सुंदर अशा रीती रीतीने माझा झाला. आ
ह छान मस्त आता तू सांगतेस म्हणल्यानंतर मला पण अस वाटतय की आत्ताच उठून जाव.
हो नक्की तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या कारण म्हणजे मी तुम्हाला बोललेच की मला प्रवास करायला खूप आवडतो आणि प्रवासामुळे आपण जितके जास्त फिरू ती इतके नवीन ठिकाण पाहतात म्हणतात की पुस्तकी ज्ञान म्हणजे पुस्तकातून जेवढ ज्ञान मिळत त्यापेक्षा डबल ज्ञान हे प्रवास केल्यामुळे मिळत जे जे जेवढ आपण बाहेर फिरू बाहेरचे ज्ञान घेऊ.
हम्म बाहेरच वातावरण आणि बाकी म्हणजे लोकांच कस सगळे प्रकारचे अनुभव मिळतात.
हो म्हणजे नवीन लोक भेटतात लोकांचे हा
हो आणि कोकणामध्ये ह आणि कोकणी माणस पण खूप प्रेमळ अस तात ना स्वभाव त्यांचा खूप प्रेमळ असतो.
हो हो खूप छान आणि तेथील भाषा देखील छान आहे आपल्याकडे नॉर्मली मला वगैरे असे बो बोलले जाते त्यांच्याकडे मला तुला काय म्हणजे मले तुला काय तुले अस बोलले जातात त्यांची भाषा देखील खूप छान पद्धतीने म्हणजे अस छान क एकदम शिकायला सिम्पल आहे. बोलायाला सिम्पल अचु का कळतेय लगेच
तर आहेच.
आणि नवीन नवीन लोक भेटतात ना मग त्यामुळे नवीन लोकांकडून त्यांच ज्ञान आप त्यां म्हणजे त्यांच जे ज्ञान आहे ते आपल्याला म्हणजे आपल्याकडे विकसित होत मग आपल्या ज्ञानात भर पडण्याची हा हा आणि आपल्या रोजच्या कामात म्हणजे माणूस रोज कामातून वैतागलेला असतो कोणी व्यवसाया व्यवसायामुळे कोणी नोकरीमुळे होय. वैतागलेला असतो तो थोडा ताण तणाव दूर करण्यासाठी माझ्यामते प्रवास हा केलाच पाहिजे म्हणजे
हो हो प्रवास केलाच पाहिजे आणि तो म्हणजे कोकणचा. कोकण एकदम मस्त आणि कसं इतर ठिकाणपेक्षा तिथली झाडी समुद द्र डोंगर आणि वातावरण सगळं वेगळंच हाय नाही का?
हो.
छान मस्त, तुम्हाला मस्त वाटल असेल ना फारच छान वाटलं असेल तुम्हाला पण राहिलात कुठं गं. म्हणजे राहण्याची सोय आहे का तिथं?
हो हो तिथे रूम्स देखील उपलब्ध असतात आपल्याला मेन्ट आवश्यक आहे आणि त्यासाठी रूम जी आपली आयडी प्रूफ असते, त्यासाठी देखील डॉक्युमेंटस असणे आव सगळं आवशक्य आहे रूमस आहेत. रिसॉर्ट आहेत, तेथील लोक देखील प्रेमळ असतात, ते बोलतात की आमच्याच घरी राहावा. तुम्ही आमचे पाहुणेच आहेत, म्हणजे त्यांनी एक आपुलकी दाखवत
पाहूणचार छान असतो, मला वाटतयं तिथला हम्म पाहुणचार त्यांचा फार छान असतो.
खूप छान.
तरी किती दिवस क म्हणजे तुम्ही कसं म्हणजे नियोजन केलेलं? म्हणजे फक्त कोकणच बघितलं. का आसपास आणि काय बघिलंत का?
आणि आम्ही
आणि अं म्हणजे कसं प्लॅन केलं होत तुम्ही?
आम्ही म्हणजे आमचं प्लॅनिंग आमची दरवर्षी कुटुंबासोबत एक ट्रिप असते आणि फ्रेंडसोबत एक ट्रिप असते, आम्ही फ्रेंड्स सोबत अक्कलकोटला गेलेलो होतो, तो देखील हो दोन. तो देखील अनु भव मी तुम्हाला शेअर करीन की आणि गोव्यात फॅमिली सोबत तं ते नियोजन अत्यंत चांगल्यारिते व्यवस्थित आणि जसं आम्ही नियोजन केलं सर्व पद्धतीने म्हणजे त्याच्यापेक्षा भारी लोक आम्हाला तिथे भेटले, ज्ञान भेट तेथील आणि आपण जस ऐतिहासिक म्हणजे देतो ना, त्यापेक्षा जास्त म्हणजे ऐतिहासिक देखील छान आहे, पण तेथे गायडन असतात आपल्याला मार्गदर्शक करतात त्यापेक्षा छान माहिती ही कोकणातील लोकं आपल्याला देऊ शकतात. जिथे ते गायडन्स ची गरज देखील पडत नाही, कोकणातील लोक इतके प्रेमळ आहेत की तेथील एकएक ठिकाणची सर्व माहिती ते आपल्याला एकदम छान रीतीने एक्सप्लेन करतात.
अं सांगतात नाही का? हम्म आणि त्यांच ते त्यांचा पोशाख किती छान असतो, ना बहुतेक म्हणजे मी वाचले म्हणजे मी गे लेल नाहीेये पण मी वाचले आणि मी बघते ना म्हणजे आपण टीवी वर दूरदर्शन वर हे ते बघतो. मग त्यामध्ये मी असं च बघितलं- त त्यांचा पोशाख पण खूप छान असतो ते काष्टा प नंतर केसात आंबाडा आणि त्याला
हो हो आणि डान्स पण खूप छान आणखी ना मी तुम्हाला सांगू क काणार हां आणि तुम्ही जर ट्रिप काढणारच असचीला
हम्म
बोला ना बोल काही नाही प्रॉब्लेम बोला तुमचे काय डा-
नाही आणि त्यांच नाही डाऊट म्हणजे आणि त्यांचा तो एक सण पण असतो बघ अम्म् काय म्हणतात त्याला कोकणातच असतो ना तो ते नारळी पौर्णिमेचा सण अस
हां हां तो खूप खूप मो त्या म्हणजे मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट करातत ते पण एक्चुली आम्ही अ नारळी पौर्णमेला नव्हतो गेलो पण मी देखील हे दूरदर्शनवरच बघितलेलं आणि मोब बाईल वरच बघितलेलं. हा सण खूप मोठ्या पद्धतीने काही तर नाराळाला वै गेरे नदीतून बघित लेल मी पण अक्चुली मला त्या टाइमिंगला एकदा जायचं आहे थँक्यू सो मच त्याची एक आठवण करून दिल्याबद्दल
उठलीस?
अ म्हणजे त्या टायमिंगला नारळी पौर्णिमेच्या एका सणाला मला त्या ठिकाणी जायचं आहे.
हां खूप छान वाटतं हो हो मी पण मला मग मला वाटतंय मी पण त्याच टाइमिंगला गेले तर फारच छान होईल ना.
हो आप ली भेट देखील होईल खूप मज्जा मस्ती
होईल आणि खूप छान वाटेल तुला भेटून आणि तो सण पण आपल्याला साजरा करण्या करायला मिळेल मग मी त्यावेळेचच नियोजन कर ते ओके
ओके चालेल तुम्ही काय म्हणजे तुम्ही प्लॅन करा त्या नियोजनानुसार आपण जाऊया. आणि मेन मेन सांगतो बीचवर ना आपण बीट वर संध्याकाळी जाऊया कारण सूर्यास्त खूप छान थंड वारावरण शांत आनंददायी म्हणजे पूर्ण आपल्या डोक्यात ते विचार शांत होतात कोणतेही अति विचार नाही. सूर्यास्त पुढच्या वेळी जाऊ तेथील आनंद लुटू खूप मज्जा
हो हो हो हो हो ठीक ठीक हाय मी नक्की तुला सांगेन माझं प्लॅन झालं की मी तुला तसं सांगते हा
ओके हा हा चालेल नक्की तुम्ही भेट द्या त्या ठिकाणी
हो हो नक्की भेट देईन हा ठीक हाय धन्यवाद
ओके बाय बाय